झोपलायचा का काय हो.
हम्म हम्म जेवलासा.
होय
मी पण जेवुण आवडरुन आताच बसले.
तीव्ही बघाल्यास का काय?
नाही टी व्ही खाली चाललाय. मी आता अले वरती
हा हा
हो. होय खाल वर आहे म्हणजे खाली अस तीन खोले आहेत, आणि वरती एक आहे.
हा! हा.
हम्म तुमचं कसं आहे काय?
हम्म आमचा साधाच घर आहे.
म्हणजे खालोवर आहे का?
हम्म, आई बाहेर ये ते तिथं आहेत ते तीन खोल्या आहेत वर माळ्याचं घर आहे. त्याच्या माग एक घर आहे. तिथं दोन खोल्या आहेत. वर एक हॉल आहे. ते स्लापचा आहे. मागचा आहे ते. त्याच्या मागे. नाही, मागच्या घरात आहे वर. नाही का रूम खालीच आहे.
हम्म हम्म.
वर त्याला अजून जिना कराय नाही. नाही त्याच्यामुळ आणि वर कसं ते ये ढोर आहेत. पण एका रूम मध्ये ढोर तिकडच्या बाजूला.
हम्म हम्म.
आणि एक रूम मध्ये आम्ही राहतो. आणि वरती
तो माळा आहे का?
नाही नाही.
फ्रि, काय म्हणतात त्याला?
नाय नाय नाय आपलं घर नसतेस का स्तापतय
हा हा तशाम
तसतय हा. आपलं दोन मजली हाय. ले म्हणजे दोनच खोलीचा आहे. अस पुढ च बांधले की मागच्या घराला अटॅच करायच्या हे न फक्त बांधलेलं आहे ढोरांच्या साठी.
हम्म हम्म.
आणि ते त्या क मगा नी काय आता बांधायचाला
अ ह. तब्येत आहे बरी
हाये हाय.
हो हो. काय केलंस मंग आज
काय नाही बघ निवांत जेवायचं त खायचं, काय काम असलं तर करायचं. त
आणि झोपायचं काय नई निवांत. टशन ना कहणे
होय.
पु
खालती गेल तो ना मगाशी वाहिनींच्या येल
हो होय गेली. इ तिहज
हम्म. अम बघूया
आता शाळा चालूतेन मुलांची अ तास तेन चालू होत्यात. त्या मतीला ह
नाही बघाशीिचा आध नव्हतो आज ती मुद्री कुठे गेली म्हण तेे फोन आल. ता हाय काय म्हणून ना तू हुडका लागलेली म्हणून बघ्यात. तरीलं गावली का नाही घरला आली का
कुठे गेलेले?
गेलती दादांच्या संग. कामावर. ह
ह ह होय.
हम्म घरात सांगून आल्या वरतीकडे जातो म्हणून. आणि हिथ सांगून गेल्या खाल तिकड गेलोय.
अग बाई मग ते
हम्म, ती लागली तुडक्याला, आज त्यात बाजार, त बघा अशी मम्मी काय कावली वाटत. तुगरा म त वरती याल ती. मग त पप्पा दिसलाय ते पप्पाच्या गाडीत बसली आणि गेली.
शन-
आणि लागल्यात सगळे जन सगळीजण लागल्यात काल आपली बाजारात ना, आणि हे. कुट गेली
आत्ताचं काय कलयुगच वेगळं हाय पोरास्नी आत्ताच्या जरा काय बोलून चालत नाय. लगेच चिडचिड करत्यात.
होय पहिले कशी बोलून घ्यायचीत, ऐकून पण घ्यायचेत, काय म्हणत नव्हत उलट प्रत्युत्तर काय देत नव्हती. आत्ता तस काय नाय. आता एक शब्द बोलले की लगेच राडा त्याच्यावर
होय
आपण पिढी बदलली. आता पहिल्या पहिल्या काळाल्या पोरास्नी दहावी आणि बारावी झाल्याशिवाय फोनातलं काही कळत नव्हतं. आणि आता अंगणवाडीच्या पोरा
दोन वर्षाच्या मुलाला कळतंय फोनं कुठाय काय हेत.
होय.
युट्यूब कुठ हाय वा
सगळं सगळं करते कळते.
व्हिडिओ कॉल कसा लावाय असा
सगळ वेगवेगळ बुद्धी चलाक ओ त्यांची हम्म
खटाखटती बोटो रस्ते दाव्या्या पहिल्या सारखं आता आपण असं खेळत नाही ना बाहेर मैदानावर
होय, आता सण आणि म्हणजे म्हणजे विज्ञानाचं युग म्हणजे, कसलं मा इंटरनेटचं युग आलं तेव्हापासून म्हणजे ते मैदानावरचं खेळ ते सगळं विसरलीताच.
अं पहिली बारकी मुलं नुसती मातीतनं जात सईच
होय, सग सगळी बाहेरच घरात कुठली बार पोरं तवा आता या टायमिंगला तेन असं दंगा तेन की तेवढा काय असायचा आणि आता हे नवीन तंत्रज्ञानचं युग आलं तवापासून म्हणजे संगणकचं युग आल्यापासून काय नाहीच. सगळे पोरांची ती मुंडकी डोकं
हा
हम्म नुसता फोन म्हणत्यात आताची पोर नुसत
होय
हम